ए का. हॅलो बोल बोल कि.
बोल.
एरवी च कुठे जाऊन काही नाही निवान. किती वेळ कॉल चालू ठेवत असते.
तेच.
नाही नाहीय. हॅलो.
मग घर.
हॅलो आवाज कट व्हायला आवाज.
तसच होतय त्याच्यावर होत नाही व्यवस्थित ते बोलत.
मग टास्क कम्प्लीट होणार का नाही.
होतय की दहा मिनिटा ठेवायचा कॉल चालू दहा द एक दहा अकरा मिनिट झालं की मग. कट करायचा परत दुसरा कॉल लावायचा.
तेव्हा बरोबर चालू अस दस ठेव. हो येवडा.
तसंच ठेवून ते हे होत नाही टास्कनी रिजेक्ट करतात.
होय का घ्या तुम्ही काढुन.
पाऊस आहे काय तिकडं.
ह.
मोटा आहे.
होय.
इकड पण वारतीन सुट तिकडे पण झाला पाऊस मोठा तर थांबलाय जरा.
म येऊ नको मी येते.
हो ईथेच राहु.
ओके.
बरं राहत की.
हा. मग.
कोणाचा आवाज याला एवढा, घरात आहेस काय?
होय, मग काय कुठ जाऊ.
कॉलेजला जाणार नाहीस?
सुट्टी दिला जावना पण दहा दिवस.
कसली सुट्टी?
हा पूरा का म्हण.
तर कुट पूर आला आहे. काय म्हणय पुर आलाय म सुट्टी दिल्याय म्हणा.
आणि स्क्रीनशॉट पाठवतो सुट्ट्या म्हणून तर.
मग काय तर कामा सुट्टीम सुट्टी पूर कुठं आलाय गेला की पूर आलेला.
हम्म. हा तेवस ते. मला माहिती होत चांगल्या-चांगल्या पॅन्ट फिटिंग करून, कटिंग करून आणल्या. नाही आल्याचा आणि नंतर बोंबलायचा, माझी कुठ. तुलाच माहीत.
ऐ कॉल चालू आहे जरा.
ब जॅकेट कुठं आहे रे? कुठलं? तु ठीक आहे, मोबाईलचा माग आहे. हॅलो! हे पण घे काय म्हणताय तेला आता, हॅलो! हॅलो! ती काय दिसणं मला थांब. असले चड चालू. किती वेळ होते बघुया. एक कॉलला ऐंशी रुपये म्हणून सांगाले नव्ह ते. हॅलो! हे कोणाला आणलं सांग आणि, एवढं मोठं. कोण?
हॅलो!
हॅलो! अग कॉल याता कॉल केलो, हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो.
हा बोलं. हॅलो.
हॅलो.
हॅलो. ऐकूय ना तुला?
कालपासनं